हॅलो!
हॅलो, हॅलो येतो, येतो आवाज येतोय?
हो येतोय.
नमस्कार, नमस्कार सर
नमस्कार, नमस्कार.
काय पाऊस पाणी काय म्हणतोय सर तुमच्याकडे?
पाऊस आहे ना चांगला आहे, या आड दहा दिवसापासून मस्त पाऊस होतोय.
हो का आमच्याकडे तर भर
रिम झिम, हो रिम झिम, रिम झिम.
भरपूर पाच दहा मिनिटं, पाच दहा मिनिटं थांबला की परत पाऊस येतो.
होऊ का.
ह़ोना.
आमच्याकडे पण असच चालूये आज दिलंय उघडन. शेतीची कामं चालू हेत, नेटवं नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हो सर.?
नाही माझ्याकडे नेटवर्क आहे घरामध्येच आहे मी... माझ्याकडे आहेत तुमच्याकडे.
बर माझ्याकडे बघ एकच मिनटात.
हं येतोय आवाज सर?
हो येतोय, येतोय. सर येतोय तुम्हा तुम्हांला येतो का?
हो येतो. नेटवर्क आमच्याकडं घरा पाऊस एकदम च हो, हो भरपूर झालाय आता. दहा दिवसापासनं सारखा चालूच होता.
हा हा.
ना आज-आज उघडंण दिली.
ह शेतात काम चालू असत, शेतातली कामं चालू
हो, तुम्हीं काय करता सर? तमाटे लावले आहेत ना, तबाटे. हे द्राक्ष टमाटे आहे का द्राक्ष शेती आहे आपली.
टमाटे अजून नाही आले का मग?
हा द्राक्षची नाही आता लावलेले आहेत आठ -दहा दिवस झालं. लावलेले आहेत मातीचेच काम करते चालू आहे. द्राक्षे हुं.. द्राक्षाची. तिचे राहत्या कामतचे ऑगस्ट पासून सुरुवात आहे, आता उरलेले आहे द्राक्ष शेतीची कामं.
हा, हा, हा. बरोबर, बरोबर. मेहनत फार असती ना, काय म्हटला सर?
तुम्हीं काय करता बॉस, तुम्ही काय करता बॉस?
बिझनेस आहे, माझा बिझनेस आहे. हे जॉब नाही, बिजनेस आहे बिजनेस हे हो. आमच्याकडे किचन ट्रॉलीच आहे, किचन ट्रॉली मॉड्युलर म्हणून आहे फर्निचर. त्याच्यामुळे आमच्या असतं
चई हा.
हो फर्निचर आहे किचन ट्रॉली वगैरे आमच्याकडं.
अच्छा, अच्छा.
हं.. हं..
सगळं आमच्या आता याच शेतीचंच कामायाचं जास्त जोरात.
हो, हो. तुमच्याकडं पावसाळा आला की, परत शेतीची कामं चालू होऊन जातात ना तुमचे.
हो, हो. आता काही परण्या चालू होत्यात सोयाबीन, मक्का. काही टमाटे. आणि द्राक्ष शेतीच कस
ह्या पाण्या-पावसामध्ये ते लेबर चार्ज आणि हे असं
लेबरचे तर आपले मोठे सांग
लेबरची तर आम्हाला लय मोठी समस्या आहे आता सध्यातरी तुम्ही कारण आम्हाला दहा शेतीला लेबर लागतो.
बरोबर आहे.
द्राक्षाच्या शेतीसाठी खूप लेबर लागतात कमीत कमी म्हणजे दहा पंधरा माणसाची टोळी आम्हाला आणूनच ठेवावी लागते.
अरे बापरे अख्या टोळ्या किती लागतात तिथं.
हो टोळ्याच टाकतात कारण असं तर परवडत नाही घरा टायमिंगला मजूरी भेटत नाही आम्ही तस. गुजरातच्या बांड्री वरून ते माणसं आणलेली असतात. पण शेड बीड बनवून त्यान्ला तिथेच राहण्यासा तेचि सोय केलेली असते म चार महिने सांभाळायचे असते मग आ ते कसं राहतं म्हणजे आणलेले असले तर आपल्याला कधी गरज पडली की त्यांना न्हेता येत.
बरोबर आहे बरोबर आहे ह.
हम्म हम्म पण एमर्जन्सिला जरी म्हंटल तर कोणी भेटत नाही ना.
हा हा हा.
मग तूम्हाला मग आम्हाला आयत्या वेळेस लय ताप
एमर्जनसीच्या लोकांना म्हणजे अवघड आहे ना.
हो आणि ते त्यांचा भाव घेते मग ते जशी ठरवून आणेल तवा द्या.
होय.
चले मग हम्म कामाचा टायमिंग सांभाळला जातो.
हम्म हम्म हम्म.
जस आपल्याला गरज पडल तस आहे आपण. जायचंय बोलून मग बघायला गेलं तर मग. ते त्यांच्या तोंडात म आपली गरज पाहली ना. आपली गरज पाहून मग त्यांच्या मनाचा भाव ठरवतात.
हो ना.
हम्म.
ह नाही नाही पण तुम्ही राहायची सोय केली जाते का त्या लेबर लोकांची.
हो मग राहायची सोय इथं म्हणजे त्या. तीन साडे तीन लाखाच मोठं शेड बांधलेलं आहे.
हां.
म त्याच्यात राहतात सर्व मुले दहा बारा म्हणजे पाच सहा कुटुंब असले बुआ नवरा बायको नवरा बायको अशी पाच सहा हा पाच सहा जोड्या. हा. मध्यानि तशी दाबानी ते घेऊन आता आपण फक्त आता हाताने दाबायचे इथं लाड वाश टाकून द्यायची.
एप्रिल मध्ये आपले ट्रक खाली जाले का तेव्हा त्यान्ला खाली घ्यायचे टाकून द्यायचे. पाच सहा असं कमरा
हम्म हम्म हम्म.
म म त्यांच्या या दिवसाची. त्यांचे ते भाताची ह्याची त्याची काम चालू राहतात ना.
हम्म.
तेव्हा आता ह्यांला पैशाची गरज पडते मग आपण इथनं म अदूघर पुरवायचं. थोडं फार त्यान्ला मग बरोबर आहे. टायमिंग ला ते येऊन जाता. आपण परत नाही हम्म,
अंगावरती पैसे दिले कि मग कुठ जात, जातं नसतील न,
हा हा, जात
हं हं हं,
सात वाजता बस आहे. हा, हो. हां, हे बरोबर. विश्वासातलेस विश्वासातले कधी कधी
काय म्हटले सर? हॅलो,
राव
हॅलो हॅलो,
हॅलो, माला येतोय सर, माला येतोय आवाज तुमचा.
हो येतोय मला पण तुमचा येतोय. पण कोणाशी बोलत होता का तुम्ही म्हटलं?
नाही नाही कोणाशीच नाही, तुमच्याशीच बोलतोय सध्या मी. रिलॅक्सच होतो त्याच्या त्यामुळ म्हटलं चला करू कॉल एवढ्याच नवीन ओळखी होतात.
हो बरोबर आहे बरोबर आहे ओळखी पण होत्यात बरोबर आहे. या निमित्ताने बोलणं होतय. मेकाचे बिझनेस बाबतीत पण हे होऊन जातं न, माझा काय
ज्ञान वाढतंय. एकमेक हा, आमचं राकि शेड्युल काय म्हणता?
रुपेश तुमचाच आहे कोण मुलगा?
ह, पुतण्या आहे ना आपला.
पुतण्या आहे का, अच्छा त्यांच पण माझं बोलणं झालतं. ते पण शेती बाबतीत बरच झालंय. विषय झाला आमचा त्यांचा पण
हा नाही, त्यात सध्या तो काॅलेज करतोय. बाकी शेतीत मीच बघतोय. मग राहतच आता शेवटी काय म्हणतो, आपण माश्याला पोहायची शिकखायची गरज नाही येत.
बरोबर आहे ते त आहेच नाही. घरचा धंदा असल्यामुळे, धंदा असल्यान तो तेवढा करायलाच पाहिजे ना,
हं, तस आपलं तात, नाही आहे सर्विस त्यापेक्षा शेती चांगली. पण मग सध्या दोन, चार वर्षापासून शेतीची परिस्थिती थोडी बिकटच हे.
हा पावसामुळे गडबडून जात. पाऊस वेळेवर पडला तर मग टेन्शन नाही. जास्त झाला तरी नुकसान होतं.
हो. आरू आणि पेस्टिसाईड मध्ये खूप खर्च वाढून गेलेत.
हो ना,
शेतीसाठी लागणारे जे औषधं म्हणतो ना आपण, त्याचे खूप भाव वाढून गेलेत. त्याचमुळे मग शेती थोडीशी नियोजन बद्धतीने कराव लाग
कावो सर पण तुम्ही कंटिन्यू पेस्टिसाईड जे मारताय. त्याचे तुम्हाला पण इफेक्ट, शरिराला इजा वगैरे
हो मग होतात.
होतात का?
हो म.
कारण कायम त्याच्यामध्येच असतं ना उपाय.
हा मग आता हो म्हणजे आपण जास्त करून, बायोलॉजीकल किंवा याचच करतो जास्त, म्हणजे आपण हेवी कंटेन मारत नाही. कारण आपण जे माल, अहो द्राक्ष शेती जे बनवतो ना आपण कस युरोप साठी याच्यासाठी बनवतो आपण, राहिलेलं रिजेक्ट माल फक्त लोकल साठी नाही, तर मग युरोपच्या साठी आपण मग सॅम्पल काढावं लागतो ना
त्याच साठी जास्त हॅवी कंटेन पण नाही मारता येत. नाही तर ते कसे हो सहा सहा, आठ आठ, महिने म्हणजे द्राक्ष शेतीत किंवा त्याच्यात राहतात झाडात स्टोरेज होऊन.
हम्.
जेव्हा ते द्राक्ष आपण शुगर न ते चेक करतो त्यावेळी जर त्याच्यात जर ते आढळून आली तर आपलं, बॅन, बॅन हुन जात ना माल.
नाही मग ते चेक केलं जातं का मशी याने? ते बी काय याच्यामध्ये लॅबमध्ये?
हो लॅबमध्ये चेक केला जात, मग तेची कटिंग होते ना.
अच्छा म्हणजे ते क्लिअर सगळ समजते, क काय तुम्ही औषध मारले ते?
हो हो काय मारले? काय झाडात आता म्हणजे स्टोरेज अ होऊन राहिलेलं आहे का नाही? मानवी जीवनाला काही धोका आहे का काय?
एवढं डिटेल असते त्याच्यामध्ये?
हो हो मग? सर्व डिटेल असत. म्हणून त म ते मारण्याच सुद्धा प्रमाण आसतात बघ. कधी मारले गेलं पाहिजे आ कोणत्या प्रेड मध्ये मारल गेलं पाहिजे, आणि त्याच जॉब
बरोबर आहे, बरोबर आहे.
ते किती दिवस त्या झाडात किंवा त्या खोडात राहणार आहे किंवा त्या द्राक्ष मन्यात जानार हे सगळं शेतवाली जानकारी घेऊनच ते मारावं लागत.
हम्म हम्म हम्म हम् हम्.
जर जास्त आपण जर पाहिले काही कंटेन असे असतात, तर दोन दोन वर्षे ते खोडात आढळता.
हां.
हा हा हा.
त्याच्यामुळ जास्त करून मग, झालाय का पूर्ण सर?
तुमचे तुमचे कॉल झालेत का पूर्ण? मला कर करताय का तुम्ही?
नाही, माझे पुर्ण झालेले आहेत सर.
अच्छा! पूर्ण झालेत का? बर बर.
हो का?
हो हो चालेल चालेल धन्यवाद सर! धन्यवाद हा!
धन्यवाद सर!